हॅलो.
हा बोल ना.
काय करतेस?
नाही नाही जेवण करत होते आत्ताच झालं.
हा हा.
तुमचं झालं.
नाही अजून जेवायचंय बघ
लेट साडे बारा वाजले.
हम्म नाष्टा केला होता.
ह पाऊस आहे तुमच्याइकडं?
हो आत्ताच थांबला बघ.
आमच्याकडे आत्ता चालू झालाय.
सकाळपासन पडतोय आत्ता जरा ऊन पडलय
आमच्याहिकडं आताचं स्टार्ट झालाय, आता मला तर मुलीला आणायला जायचंय, पावसात कसं जायचं?
काम कर म
काय मग आज आता काय पावसाचं वातावरण वगैरे आहे, काय प्लॅन वगैरे केला का नाही?
काय नाही बघ अजून.
च ना जाऊ कुठ तरी फिरायला?
जाऊया की, प्लॅन तर करा.
कधी तुला कधी वेळ हाय?
मी काय फ्रीच ए.
काय नाही तुझं परत हे दुखतंय, ते दुखतंय स्टार्ट होईल चालू.
हुं.
वेळ आहे का बघ घरच्यांना जायला? मग करूयात कुठं जायचंय काय?
वेळच वेळ हाये, कधी पण करा तयारच आहे.
हूम कुठं लोकेशन वगैरे काय कुठं जायचं?
आता पावसाळा चालू ए, मग असं बघून काहीतरी.
लोणावळा वगैरे त
अ मला वाटतय माथेरानला.
हा तिथं पण छान हाये.
हो सगळे बरेच जण तिकडच जातायेत. माथेरान, हरिहर.
हरीहर बघितलंय मी, भ माथेरान नाही बघितलं. काय हाय तिथं स्पेशल वगैरे आसं.
काय नाही असं निसर्गच की.
होय म्हणजे असं स्पेशल पॉईंट काय आहे का नाही?
एवढं काय माहित नाही बघ मला, पण बघाय लागल ते.
हा सर्च करून बघूयात, बघु आता आमचं कधी होत तय काय मुलीच्या कॉलेज हेच्यावर हाय शाळेवरती.
हो आता शाळा चालू झाल्यात.
हा मग ते सुट्टीच बघावं लागेल, सुट्टी कधी काय? तेच्यावर करावं लागेल प्लॅन सगळा.
हो घरी पण बोलावचं लागेल की.
अजून काय नाही म मी विचारल घरी. पण कसं य घरचे लगेच म्हणत्याल, मुली मुलगी छोटी नको म्हणून आजारी पडल.
हू म्म पण आता शाळेचं पण, एक निमित्तच झायलं.
आणि कसं य असल्या वातावरणात, आजारी बी पडत्यात ग पोरं लगेचच.
ते तर हाइच, पोरांचं काय आपलं पण तसच हाय.
वातावरण चेंज झालं की, लगेच झालं सुरूच.
हम्म तर पावसाळ्यात तर पळा होणारच तसं.
हा ना, पण आपल्याला काय फोर व्हीलरने जायचं त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही येणार तसा.
फिरणार तर कधी? सगळेच रिझन घेऊन बसल्यावर. हे होतंय, ते होतंय.
हा ना, ते पण आहे.
तेच की
उन्हाळ्याचं नको म्हणायला, परत ऊन लय हाय आणि असंच हाय
मग झालं, फिरायच कधी मग?
प्रत्येक सीझनला कारणं काढावं
तेच की.
परत थंडी चालू झाल्याव लय थंडी सहन व्हायची नाय.
हा प्रत्येक वेळेस प्लॅन करतोय, नुसताच करतोय जातच नाही.
बघू काही तरी करूयात आपण, बोलते मी - लोकेशन वगैरे काढून ठेव, पॉइंट्स वगैरे कुठ ट काय कशे आहेत काय नाही.
हा बघु की. कन्फर्मच करू यावेळेस.
हम्म, नाही फिराय जायचं म्हटल्यावर अजून खर्च लगेच. कपडे घ्या अन काय अन काय.
हम्म, ठरलं म्हणजे मग ते सुरूच होतंय.
हम्म, कपडे घ्यावा लागत्याल लगेच.
हो, बाकीची तयारी आणि जायचं म्हणलं तरी असं एक दोन दिवस तरी जायलाच पाहिजे, एका दिवसात थोडी होतंय सगळं फिरून.
एक दिवस जायलाच लागेल लांब आहे ना थोडं.
हम्म.
निम्मा दिवस तरी जायलाच लागेल मग तिथं राहावं लागलं. दुसऱ्या दिवशी यायचं, हम्म.
आधीच सगळं प्लॅनिंग करून ठेवाय पाहिजे.
हम्म, कपडे वगैरे सगळं घेऊन मग बघूयात. कसं काय
हो एक्स्ट्रा तर घ्यावेच लागणार आता पावसामुळं.
अजून भिजलो वैगेरे तरी.
अजून बघायचं कोण येतंय का.
हा अजून कोणाला तरी बघू, करूयात तयार. कारण राहायचं वगैरे तिथं म्हंटल्यावरती सगळ्यांच्यात अ मिळून होईल ना.
हम्म तेच की. सगळेजण गेलेले बरं पडतं.
हा करमत पण ना.
हम्म, तेवढाच एन्जॉय.
कसं जायचं, मी तुझ्याकडं येणार का तू येते माझ्याकडं?
कुठून जवळ पडतंय बघायचं, माझ्या इकडून पडतंय की तुझ्या इकडून? मग तसं बघायचं.
कुठल्या सायडला आहे माथेरान?
तेच तर काय बघितलं नाही, बघायचं ना आता.
हम्म बघायला लागलं आधी तुझ्या हिकडून जवळ पडतंय का माझ्या हिकडून. मग बघु
मला वाटतंय आमच्या हिकडून पडल जवळ.
हा तुमच्याच साईटला काहीतरी आहे वाटतं ना तिकडच.
हो, असं जास्त कोकण साईडच बघायची.
हा, मी येईल तुझ्या हिकडच आदल्याच दिवशी येईल. हो मग त्या दिवशी लवकर येईन, नाही त्या दिवशी नाही जमणार आदल्या दिवशीच संध्याकाळी यावं लागल. कारण सकाळचं लवकर निघायचं म्हंटलं हम्म लवकर निघायचं म्हंटल्याव.
हा ना.
प्लॅन कसं होतंय ताई त्याच्या आगोदर करूयात किती खर्च काय बजेट कुठपर्यंत? काय म्हणते?
काहीच नाही नुसता विचार चाललाय अजून काहीच नाही.
हा म्हणजे कन्फर्म नाहीये पण बघू बोलून बघतो
हा हा चालतय की
हा आणि बजेट वगैरे काय कितीपर्यंत जाईल काय?
हो ते पण काढावं लागेल.
हम् बजेट काढाय लागल किती पर्यंत जातय अंदाजे पाच सहा पर्यंत जाईल का? काय लय होतेत?
हम् आता किती जण जातील त्याच्यावर राहिलं कोण कोण येतय? त्यावर ते बघाय पाहिजे.
दोन दिवसाची ट्रीप हाय म्हटल्यावर एवढा नाही खर्च व्हायचा लय नाही चार ते पाच पर्यंत आपल्यावर डिपेंड आहे आपण कस खर्च करतो त्याच्यावर
हो पण ते झालं त्याच्या आधीच आपली तयारी त्याचं काय स्वतःच
होना ते वगैरे त्याला पण जाईल खर जरा
हम्म खायचं प्यायचं बघितलं पाहिजे
दिलका जरा जास्त जाईल वाटते मला पाच सहा पर्यंत जाईल कपडे जरी कपडे दोन तीन हा दोन एक दोन हजाराची घेतली तरी राहायचं खायचं हे सगळं
हो हो मग काय
किती दूरचं एवढं न पण जाईल ना जरी गाडी आपली असली तर डिझेल टाकावंच लागेल ना आपल्याला त्याच्यात
तेच की तेवढं कॉन्ट्र्रीब्युशन पाहिजे सगळ्यांचं
हाय ते एक पाच सहा जण जरी असलो ना तरी होऊन जाईल मग नाही जास्त लोड पडणार
हा सगळ्यांनी थोडे थोडे करून दिले तर
हम्म सगळ्यांनी दिले तर होईल
हम्म
अजून जायचं नक्की नाही जायचं नक्की नाही आपण सगळा प्लॅन ह् कन्फर्म करा नाही तर दरवेेळेस सारखं करून परत कॅन्सल
ते काय दरवेेळेस होतय नुसतं प्लॅन करायचं दुसऱ्या दिवशी लगेच कॅन्सल
कॅन्सल काही तर घरी पण बसून बसून असं बोर व्हाय लागलय कुठेतरी जाऊ वाट टाय लागलय माहिते का रोज उटायचं काम करायची तेवढच कुठं काय नाही वेगळं एक्स्ट्राचं काय नाही
हम्म नवीन असं काही नाही
नक्की जाऊयात आपण मला सांग तू कन्फर्म काय, कसं होतंय, कधी जायचं, कधी वेळ, काय सगळं सांग मला?
हो सांगते की घरी बोलावं लागेल आधी त्यांना तयार कराव लागणार.
हा मी पण बोलते घरी मी पण अजून कुणाला काय बोलली नाही. बघू दोघी पण बोलू. दोघी पण बोलू घरच्यांशी काय म्हणतात काय.
आपलं हो मग आपलं तयार झालं की मग बघू बाकीच्यांना विचरू.
हा, तेच की. बघू आता माथेरानला आणि दुसरं काय पॉईंट्स वगैरे. तिथं शेजारी आसपास आहेत का पाॅईंट्स सोडून.
हा बघू की तेच बघूयात.
मला तर तिकटच्या साईडचं कायच माहित नाहीये बर का सगळं म्हणजे कसं आहे काय. काय नाही माहिती ते तुलाच बघावं लागेल आता सगळं तिकडंच.
मला पण काय माहित नाही बघ आता विचरा ह्याला त्याला विचरून काढायची जरा इन ''--''
हा किंवा मॅप वरती टाकलं तरी होऊन जाईल मॅप वरती टाक ह. आणि स्टेचा पॉइंट पण कुठला काय कसा कुठला चांगलाय वगैरे बघ.
हो हो, चालेल बघते.
रेंट वगैरे किती काय. खायची वगैरे सोय आहे का तिथं.
बघूयात की.
हा, तेच की.
सगळ्या सोयी सुुविधा बघूनच कराव्या लागणार.
कि परत प्रॉब्लेम नाही होत गं. परत लई मंग प्रॉब्लेम होतेतं तिथं जाऊन परत बघायचं सगळं हे. त्याच्या.
नाही सगळं बघूनच करायचं.
हा बघूनच तेच ना ठरवून जायचं. तिथं गेल्यावर लई गडबड होती मग हे बघा अन ते बघान मग. आपदा होते सगळ नीटनेटकं फिरायला पण नाही भेटत आणि काही नाही.